हॅलो हा येते काय होय हो येते. येते येत
त्याला आवाज येत नाही आला
नाही-नाही ऐकू आलं की बघ तसं चालत अहो काल नेटवर्क प्रॉब्लेम होता. आणि काल ऑ होय काला ऐकूच येत नव्हतं काय. काही समजे ना झालते नेम होय म मी केलेच नाही दु तरी दोन नंतर तर मा आय थिंक हे झालं बघा म्हणजे नेटवर्क आलं दोन वाजेपर्यंत कुणाला कॉलच लागत नव्हते. मला वाटलं काय माझ्या मोबाईलाच इशू हाय काय? कुणास ठाऊक
नाही तो कार्या ॲप पण जास्त अ सॉरी ॲप युज केला तरी पण तो अ हे होतय अ काय म्हणतातं असं तो चाल असं जास्त लोड होत नाही काय असं होत.
हा- हा हा हा
मला तर असं वाटतय झालं स्वयंपाक वगैरे नाही माझा नाश्ता वगैरे झाला बा नाश् हे सगळं झालं आता बस मी बघा फोन वर बोलत बाळ आहे मांडीवर बसले खेळत
माझ पण नाही चालू काही नव्हे आता जस्टच कुकर लावला सकाळी चपाती भाजी बनवलेली. नाश्ता केलेला म म्हटलं आता कुकर लावायचा एकटीच आहे आता किती वेळ लागतोय
हो ते पण नाय ते काय बोलत तर
असं म्हटलं व्हयं आणि काय जेवाला दोन त्यामुळे सवय झाले मुल दोन वाजता येतात ना मग दुपारीच अ मुलांना गरम गरम जरा भात आमटी वगैरे करून द्यायचं.
हा हा
असं होतय सकाळी काय नाही बनवत. शक्यतो हा म्हणजे सकाळी बनवून पण किती खायला दोनच वाजतात.
हो ते पण आहे चपाती भाजी नुसती बनवलं तरी बास होतय.
होय डब्याला कसं सगळे जण टिफिनला हेच नेतात ना चपाती भाजी हा मग मुलं दुपारी आली की जरा भातआमटी वगैरे खातात गरम गरम असल कि तेवढच जरासं जेवतात परत त्यावर संध्याकाळीच म होय मगं त्यामुळ काय सकाळी करत पण नाही गडबड पण असते. तेवढा वेळ पण नस आणि कोण खायला? पण नसते म्हटलं तिकडे सगळी सकाळी गेले की परत दुपारीच येतात. म्हणून ठीक मुलं सकाळी जात तात बघा सात साडेसात ला जातात. ते दुपारीच येतात दीडला दोन्ही पण दोन्ही पण मुलं मुलगी सक काळी पावणे सातला जाते ती दोन ला येते. आणि मुलगा सकाळी साडेसात ला जातो तो दीडला येत तो म्हणजे मॉर्निंगलाच असते दोघांचे पण
म्हणजे मुलगी मोठी आहे का तुमची?
आठवीला आहे मुलगी. मोठी हाय आणि मुलगा लहान आहे. मुलगा आता एल के जी ला आहे तो आता पाच सहा वर्षाचा हाय. हम्म त्यामुळ एवढ काय प्रश्न नाही म्हणजे कळ मुलगी मोठी त्यामुळं तिला कळतंय सगळं हा हा म्हणजे ती जेवाय लागली की हाम जेवतोय ती अभ्यासाला बसली की आपण लगेच मग अभ्यासाला बस होय अस चालू असतयं दोघांच मग म्हणजे एवढं काय असं वाटत नाही.
हा तेच ना म्हणजे त्याच तिला तिज ती येत ती स्वतः करून बा अ त्या तु पण करून शक
हा करते ती म असं कु बाहेर जरी गेलं तरी थोडा वेळ असं म्हणजे राहतात किंवा शेजारी सांगून गेलं तरी पण आता मुलगी मोठी झालीया त्यामूळ ते श केतू कशी अशी यायला वगैरे नाही बघत. घरातन बाहेर वगैरे
हा होना तिचं आजू राहू शकते आपली आपली तिजं तिजं करत अभ्यास वगैरे
हा अभ्यास वगैरे करायचं आपलं आपल्या घरात वगैरे थांब ते मग त्याला पण बघते आता त तिकड पण गेली की आपल आपण पण सगळं त्याला आंघोळ घालायची किंवा आवरायचं त्यज
हा तेच ना तुम्हाला जास्त त्रास नाही मग. ह ह.
होय एवढं काय म्हणजे आता काय वाटत नाही आता एक वर्ष झालं काय वाटत नाही. ह्या वर्षी तर म्हणजे असं काहीच वा काही नाही एवढं
हा पण तिजी ती हो नाही पण ते पोरगी मोठी असल्यामुळं ती बऱ्यापैकी म्हणजे ऍडजस्ट करायला येत ना.
हा आ होय.
तसं ते आपण एकटंच हँडल करायचं म्हणजे नको नको होतय ते
होय आपण एकटयान हँडल करायचं म्हणजे न वाटतयं.
तेच ना आणि बाळ म्हणजे बाळ जे असतात ते पप्पा वगैरे बाहेर कामाला जॉबला सगळं त्यांच त्यातच दिवस आपल्यालाच ते सगळं बघाय लागतय. हा तेच ना म त्यांना वेळच नाय दिवसभर सकाळपासून ते रात्रीच थोडा वेळ येणार मगं
होय.
मग त्यांना वेळेच नसतोय ना
होय होय मुलाना आपणच सगळं बघायचं म काय?
तेच ना शाळा बघा त्यांच घरातलं बघा सगळं बघा व्हयं सगळं काय नको हवंय ते सगळं बघा-
सगळं बघाय लागत मुलांच मिटिंग बघा स्कुल बघा सगळं अरेंज करत बसाय लाग
तेच ना आणि नाही करून कोणाला सांग
होय नाय करून कुणाला सांगायचं
तेच ना हा ते तर आहेच.
एवढं काय असं वाटत नाही हा होय. म्हणजे असं कस एक एकदा काय वाटत काही काम नसले की करमतच नाय. कि म्हणजे असं दिवसभर व्याप अस सवयच झालय हो
काम करायची हा
मला तर असं म्हणजे करमत नाही दु कधी झोपायची पण सवय नाही. म कोण नसलं की शेजारी वर आता मधी पण पलिकोडच्या दोन्ही ताई वगैरे गावी गेल्या त्या पण माहेरी आणि सुट्टी पडल्यात पण मी एकटीच समोरच्या पण जॉबला जातात कॉलनीत पण सगळी जिकड तिकड जॉबला जातात कोणच नाय आहो. मुल पण नाहीत ती कामगार लोक पण नाही मी एकटीच अस खुळ्यासारखच वाटाय लागलेल. म्हणजे अस काय करू आणि काम तरी काय करणार ना सारखी सारखी
होय ना घरातल किती हो काय काढून बसाय
होय काय सारख तरी कराय च् ना अस व्हायला लागल आहो. काय करताय. म्हणार म मग म म्हटल आता होय
हो हो मी घरीच की आता बाळ छोट आहे त्याच्यामूळ कुठे जाय जायचा काय ऑप्शनच नाहीये. थोडा वेळ बाहेर जाय क तरी त्याच त्याला घेऊन जायच म्हणजे बाळांना किती प्रॉब्लेम होतय आपल्याला.
हं हं ह हा
बाहेर नाही अस पण नाही जातय मी
हा हा हा होय बचो मोठे होऊपर्यंत काय आम्ही तर लॉकडाऊन मध्ये होत. इतक म्हणजे मुलालाच सांभाळूपर्यंत अस बास झालय आम्हाला पण लहान होय लॉक पण मध्ये डिलिव्हरी झालती ना
अच्छा
त्यामुळ होय त्याला अस म्हणजे इतक जप अस की अस बारस सुधा घातल नव्हत अकर्ष हा बड्डे नाही की, होय बारसं नाई असे सगळे रुसून फुगून बसलेले. पाव्हणे शेजारी पाजारी म्हणजे कशालाच सांगितलं नाही ना मुलगा झाला. इतक्या वर्षांनी त्यांना मग तुम्ही सांगितला नाही काय आम्हाला काय कोरोना झालेला काय?
हूं
तसं असतंय ना लोकांचं
अरे बापरे अशी वेळ होती का पाहुण्याना बोलवायचं न नसेलं तर आमंत्रण द्याय सगळी त्या कोरोनाला
तेच कि म आम्ही कस त्याला खूपच जपलेलं आओ अस तो एकदम हा नाई त्यात पण तू कसं अ म्हणजे आ आधीच डिलिव्हरी वगैरे झालती ना त्याची पूर्ण वाढ वगैरे झाली नव्ह त्यामुळं खूपच सेन्सी हा लगेचचच सि रिंग केलत पाणी कमी पडलेलं त्यामुळ. असा विषय होता ना त्यामुळं त्याला जरा जपाय सांगितलेल लगेच कावीळ पण झाली पाच सहा दिवसात लगेच त्याला व्हय अ ऍडमिट पण केलं म्हणजे तुक अ परिस्थिती तीच तशी होती ना! असं झालं मग कस पइ पाहुण्याना वगैरे सांगणार नाही हम्म मग कोण रुसतय ते रुसूदे म्हट
मग काय आपलं बघितलं पाहिजे हो मग परत पाव्हणे अण रावणे.
होय.
म हो ना आइक टाईम आपल्यावर विचार करू शकतो पण मुलांना आपण रिस्क घेऊ शकत नाही.
व्हयं त्यांची सेफ्टी पहिला महत्त्वाची म्ह
तेच ना हो तेच ना हो ना ते तर झालंच की वेळ ते ता म्हणजे तेवा तर ते बघितल ना वेळ पण तशी होती हा इथल काही कार्यक्रम असेल किंवा काय तेवढीच मोजकी माणस अन तेवढंच ते म्हणजे घरातील लग्न वगैरे झाली तर मुलाचे आई वडील मुलीचे आईवडील संपला तो ब्राह्मण बोलवलेला बस.
होय तेवढंच के आम्ही काहीच कराय नाही पाच जणी तेवढच बोलवल हो होत्या घरच्याच दोघी तिघी जणी आम्ही होतो आंघोळ घालायला वगैरे एक ताई येत होत्या त्यांना बोलवलं आणि माझे एक बेस्ट फ्रेंड होती तेवढीच बाकी कुणालाच बोलो नाय माया आईवडलांना सुद्ध मी कशाला बोलवाय नाय. अक्षरशा मग त्यांना तर नकोच म्हटलं तिकड तर जास्तच कोरोनाच होत जवळजव माझ्या आईवडिलांनी बाळालाच माझ्या नऊ महिन्यानी बघितल. होय नाहीच म्हंटलं तिथ एवढं जास् कोरोना की का एवढ काही हे नाही म्हटल. व्हिडीओ कॉल करूनच तेवढंच बघायच होय की ही ही समोर प्रत्यक्ष बघील पण नाही त्यांनी काय करणार मग आणि आम्ही पण नाही गेलो अशी रेस्ट हे ते नाहीच. माहेरी म्हणून ना नाही सासरीच बघा सगळ म्हणजे आमच आमीच सगळ हँडल वगैरे केल. कंडीशन च तशी होती ना होय म आता काय मी काय धुण भांडी फरशिला वगैरे सगळ्याला बाई लावलेली सासूबाई जरा जेवण करत होत्या मग महिनाभर राहिल्या त्या पण महिनानं तर मग गेला त्यास तवा महिना झाल्यानंत तिथन पुढं उठून आपल आपणच कॅन्सल जरा जरा कराय वर झोप आपलं तेवढ्या वेळ जरा उठाचं कराचं असच केल काय करायच म?
हो ना आता काय इलाज ना हो आपल्याला
आपल्यालाच बघायला पाहिजे दुखलं खुपलं आईला म्हणून चालत नाइ
हो ना ते आधी आता न एक टाइम काय वाटत परत तो त्रास होतो आप आपल्याला म्हणजे आता थोड्या दिवसाांनी थोड वा मग तेच ना थोड वा उतर ह उत सवयं लाग..... गेल की कळतेय मग ते आधीच आता चालू होत्यात.
होय रेस्ट नाही काय नाही शरीराला मग आता त्रास होतोय काय होत तुम्ही रेस्ट घ्याता पूर्ण.....
हो हा मी तर माहेरीेच आहे ना म्हणून तर आलीय रेस्ट घ्यायला सासरमध्ये तसं जमतच नाही ना.... कोण करायचं तिथं नाहीती केलेलं हो उठून करायचं सगळं पाहिजे असत मुलं व.....
करायचं कोण तेच की सगळं आपल्यालाच करावं त् लागतंय म्हणून म्हटलं तुम्ही आता हे बोलताय पण ते आता उगच काम..... नाही म्हणून पण.... तेवढं बोलायला पण नाही.... पाहिजे तुम्ही एकच्युली बेड रेस्ट च घ्यायला पाहिजे होय वाटतेय पण हे सगळं पहिलं होतय..
नाय नाय होय ना हा चालतंय चालतं हा